हॅलो?
हा, आवाज आला काय?
हा, यालाय की, तुम्हाला?
हा, यालाय की.
काय करताय?
का नाही, बसलोय बघ निवांत.
बरं.
हम्म.
म काय, काय दौरा?
काय नाही, कुठे जातायसा?
मी आहे की, आपल्या इचलकरंजी मध्ये.
आलाय व्हय?
होय, तेच जरा फोन तेन बघायला आलतो.
हा, हा.
बघुया म्हटलं, कस काय करायचं, काय नाही.
फ म्हणजे फोन घेणार होता व्हय?
नाही जरा, काकाच्या मुलग्याला घ्यायचा होता
हा, हा.
तेच बघलातो, कुठला घ्यायचा जरा चौकशी तेन केलो.
हा.
हं, तुम्ही कुठला वापरताय?
माझ्याकडे आहे, रिअलमीचा हाय.
चांगला हाय काय?
व्हय, चांगला आहे की.
बर, म्हणजे असं प्रो प्रोसेसर तेन सगळं चांगलं हाय.
होय, चांगला आहे सगळ, कॅमेरा म्हणा, प्रोसेसर म्हणा.
मी आता विवो चा वापरलोय. पहिला आयफोन वापरत होतो, बारका आयफोन होता, माझ्याकडं सेवन म्हणून.
हा हा.
त्यो वापरत होतो.
हम हम माझ्याकडं बी आधी होता. सिक्स होता.
बर.
हम्म.
त्यानंतरण बॅटरी परवडा ना सारखं चार्जिंग उतरायला लागलं तेझ.
हा.
मग नंतर नकोच म्हटलं ते, मग नंतर काय केलो. विवोचा घेऊन टाकलो ह्यो.
हा हम.
सारखं चार्जिंग करा. आता कॉलेजमध्ये तेन त्या बाहेरची अँप येत नाहीत ना आय फोनला. ते सगळं आयफोन ची सिस्टिमच वेगळी आहे.
हम्म हा. ते जुन फोनचं कसं येत नाही ना. आपलं ऑनलाईन पेमेंट बी काय येत नाही. आणि काय करता बी येत नाही त्यात.
तेच की, त्यामुळं व जावून आणलो हित.
हा हा.
ह्यातल कॉलेजचे पण नाही अँप भरतील. पहिला कॉलेजला जात होतो कणी कॉलेजच्या ऍपस पण जात व स्वतःच गुगल पे तेन चालू केलं. ते पण चालु झालं. आय फोन मध्ये गुगल पे चालू होणार नाही. फोन पे नाही काही नाही.
हा हा.
आणि जरासं तास भर कंटिन्यू फोन बघितलो की नाही सगळी बॅटरी लोअच होणार.
हा हा.
मग डायरेक्ट विवोचा जाऊन आणलो. मग भाऊ म्हणतोय आता काकाच्या मुलग्याला घ्यायच म्हणालोय. तो म्हणतोय मला विवोचा नको दुसरा बघूया.
हम्म.
रिअल मी चांगला आहे मग?
हा चांगला आहे की तस. वापरला मला चांगला आहे की.
प्रोसेसर तेन.
हम्म. हाय भारी ह्यातलं. म्हणजे निवांत.
तर.
हम् गेम मी गेम बी खेळतोय नाही.
पुढ हाय.
होय वापरायला बी एकदम भारी आवडते. एकदम म्हणजे असं कर्व डिस्प्लेय आहे मला.
हा.
एकदम म्हणजे एकदम वापरायला बी काय असं हे होत नाही. पिक्चर बघायला म्हणा.
हा म्हणजे असं हा गे गेमला तेन सगळीकडे चालते.
हम् गेमला बी चालतेय. पिक्चर बघायला म्हणा. असं काय बी. नाहीतर ह आपला हात तात धरायला बी एकदम म्हणजे असं आ विषय भारी वाटतोय. धरायला कर्व डिस्प्ले असल्यामुळं. हा स्लीम बी हाय.
बर.
हम.
मग आणि.
काय नाही व
कुठे गेलता का नाही?
नाही अजून कुठं जाता?
बर.
हम् कॉलेज च काय काय केेला?
कॉलेजच ते बघितलो. ते कशाला टाकू अजून विचारात आहे मी? बी ए तुम्ही म्हणताय बी ए चांगला आहे.
हा, हा
घरातली म्हणतातत बी सी ए ला टाक कसं काय तेच चाल कसं काय करायचं?
बघा तुमच्यावर करा काय करणार ते? म्हणजे उगज लई बी लोड घेत बसू नका व. कस ना नंतर अभ्यास झाला नाही का? आणि विषय राहणार हे राहणार.
घरात ले पण नाही करले बी सी ए घे बी सी ए घे.
हम्, हम्
मग काकाची मुलगी बी सी ए शिकला ना?
हा, हा
ती ते तिचं झाला आता. ती पुढं एम सी ला ऍडमिशन टाकायलं तिचं म्हणजे त्याला असं जॉब आता पण लागतो सोडा.
हा, हा
म ती म्हणत होती ती पुढचं पण एकदा शिकून घेतो म्हणजे? ग्रॅज्युएशन पूर्ण कंप्लीट झालं की नाही? मग नंतर काय अडचण येत नाही पुढं. घरातले म्हणत्यात बी सी ए कर्जा दिदी सारखं कराय ते तुला काय अडचण आलं की दिदी सांगत्या?
हा, हा
तेचं असं हा विषय मग काका पण आले ते परवा घरला? काका म्हण म्हणाल ते घेनासला घे जा दिदी आहे. तुला काय पाहिजे ते शिक उद्या त्यातलं काय तुला अडचण बिडचण आली काय तुला येत नसेल ददी सांगते म्हटले.
हा, हा
त्योच विषय चालू होता. तेच ब काय करायचं काय करायचे विचारात पडले.
हम्, हम् काय चांगलंय घ्या बघा काय तुमच्या हिशोबान काय घेणार आहे घ्या?
बी सी ए ला कसं त्यांचे सेमिस्टर दोनच असतात ना? म्हणजे वर्षाला दोनच सेमिस्टर वर्षातून सहा महिन्याला एक आणि सहा महिन्याला एक. मी आणि म्हणजे? त्यांचं सेमिस्टर कसं आणि पाग लय हार्ड.
हम्म.
एकदा जरी हे झालं ना? म्हग त असं त्याने जरा डोक्याला टेन्शन तान येते.
हा, हा. अ मी आता बी ए ला आहे का नाही बी ए ला बी तसच आहे व. बी ए ला बी एवढं अस हे नाहीत दोनच आहेत. वर्षाला सहा महिन्याला एक सहा महिन्याला एक. इथं विषय कस होतय. आता इथं जरा हा विषय अवघड येतात बी ए पेक्षा जरा टफ असत्यात विषय. अवघड असत्यात मग आता कसं हो ते
हां म्हणजे विषय बिषय तुमचा अभ्यास न झाला असला विषय की नाही मग ते आणि लोड पडत जाते व. तसं असतय म्हणून आत्ताच घेणार आहे. आत्ताच घेताना कणी, नाही विचार करून घ्या.
तेच चालू आहे.
हम.
घरातले म्हणाल्यात बि. से घेजा बि. से घेजा. काय करू तेच कळना आता.
हा, हा.
कॉलेज पण बघितलं, आमच्या हित आहेत कॉलेज चांगल.
हा, हा.
हिथच घेजा म्हणत्यात, आणते जी तिथ दिदी गेली तिथंच घ्यायच म्हणतात, ते सर त्यां जरा शिक्षक ओळखी आहेत ना.
हा, हा.
आणि शिक्षकांचं कसं आहे तिथं. पूर्ण असं, समजून सांगतात. आणि जरा काय, चुकलं बिकलं असं पोरांची काय, गरज असली. तर स्वतःच पर्सनली बसून घेतात. वैयक्तिक म्हणजे प्रत्येक पोरग्याकड असं, असं लक्ष देतात. बारकाईन की, त्यो पोरगा, करायलाच पाहिजे.
हा, हा हः..
आणि ती, आमची दिदी क्लासला जात होती की नई.
हा, हा..
ते आमच्या कॉलेजमधलं सर, म्हणजे दिदीच्या कॉलेजमधलं सर गेली होतीत तिथं.
हा, हा म्हणजे
ते सरपण असं, हः सरपण जरा असं काय अडचणीत आलं जरा काय झालं. म्हणजे, असं आता ते कोडिंगच तेज सगळं कॅम्प्युटरवर असतय ना.
हा.
म सगळं आता सर कसं अ, दिदीला तेन गरज पडली, कॅम्प्युटरची तेन मग सर डायरेक्ट क्लासची किल्ली देत होत, जावा तुमचं तुम्ही करा प्रॅक्टिस करा.
हा, हा.
असे त्यांचं, हाय त्यांचं म्हणजे सर पण असं, एकदम कं असं, फ्रेंड सारखं म्हणजे पो विद्यार्थी आहेत कानी त्यांच्या संग, फ्रेंड मध्ये राहलता
हम्म, हममः
असं-असं हाय, ते दीदी म्हनालती सरासंग तुझे ओळकी तेन करून घेतो. जा घेल्या बेसीला, टाक जा. हा म्हणजे झाले की, मग ते आता दिदीच कसं, तेच्या सगळं या हाय. त्यान हेअ म्हणजे मेन-मेन व्याख्या असत्यात म्हणा
हां म्हज असं नोट
हा नोट-नोटस तेन सगळ तिज हायत. ती का म्हणते मी नोट्स तेन काढलेला आहे, ते पण, घे जा
हा, हा.
अ.. ते खाय मग प्रोरशन बदलला की, आणि अवघड व्हायचं ना? पोर्शन बदलकीं, आणि
ते का? आहे घ्या सगळं लवकरचपं लत नइ नी मिनिमम सात वर्षाचा काय तर कालावधी असतो. पाच का? सात वर्षाचा?
बर म्हणजे, दिदी म्हणाल ती पोर्शन जर एका वेळीस चेंज झाला की हो हो होऊ शकते मनालती. तेच आता कसं काय? बघून करायचं म्हण? बघायचं कस काय काय होते? काय नाही?
हा हा
मअ.. तुम्ही म्हटला बीएला टाका म्हणून बीएचं बघितलं. सगळं बीई पण आहे सोडा सगळं सोपं.
हा एकदम विषय सोप म्हणजे बीएसी येत्यात ओ. त्यानंतर म्हणजे कसं तुम्ही, बीसीए घेतला की, जरा अवघड होते बीकॉम घेतला की, त्यापेक्षा जरा अवघड.
दिदी सगळं बघितल बी सी ए ला लिखाण पण लय हाय. त्यांच प्रॅक्टिकलच पण लय हाय. ते कोडिंग सोडवा म ते भैर प्रॅ तिकल त्यांची भरची सबमिशन येत्यातवाडत सगळी शिक्षक तेन
हा हा
त्यांचं कोडिंग त्यांना सोडून टाका आणि त्याचं कोडिंग असं आहे की लई मोठं कोडिंग आहे. त्या
हा ह ह
त्यामुळे ते बघून माझा डोका्या अस प्यवजा उडलेली. एवढं मोठं कोडिंग बघून. आणि ते कोडिंगच ते आता जे माझ्या बहिणीन शिकल्यान कोडिंग-
हा- हा.
ते कसं आपण ऍप्लिकेशन तयार करते, असं प्ले स्टोरवरर नाही ते ऍप घेते की नाही, तसे तसे तेप ऍप तयार करत्यात. म्हणजे स्वतःच असं प्रोडक्ट आपल्या नावाचं स्वतःच प्रोडक्ट असं असं करावी म ते बघितलो. त्याचं कोडिंग बघितलय एकदा.
ह
ल अल् अवघड आहेे ते. आता करू-
हम्म हम नाही एकदा काय शिकला का झा झा होते का बरोबर.
शिकलं की एकदा ते आता होते सोडा खरं- त्यात त्यात पण नाही आता दिदीला लॅपटॉप तेन घ्यायचा आहे ना. त्याशिवाय तिचं पुढं होऊ शकत नाही हा खर्च पण आहे. आणि लॅपटॉप कसं जरा चांगल्यालाच घ्या पाहिजे एकदा.
हम्म
हम ते जरा बघून अलतो सोडा जाऊन लॅपटॉप म मधी त्याला जे. प्रोसिजर पाहिजे ते प्रोसिजर नव्हता त्याला तेव्हा आता. पहिला आहेफय प्रोसिजर होता आता आय शेवण आलाय वाटत.
हा
त्याला तेच पाहिजे होता.
म्हणजे त्या पेक्षा वरचं होय.
हा मग त्या लॅपटॉपची किंमत तवा. ती ऐंशी हजार रुपये दाखवालाती.
हा हा.
ह मग तेव्हा आम्ही दिदीला म्हणालो तेवढंच एक साठ सत्तर पतर घे म्हणून तेव्हा असं बजेट एवढं नव्हतं ना.
हा हा
म तेव्हा सांगितलेलो आता बघायचं कसं काय काय होते, काय नाही. बघून सगळं करायचं.
हम् हम हा म्हणजे तिने बी घेतली की तुम्हाला बी सोप होते नाही एकाच हिच्यामध्ये दोन्ही तुम्ही हे करू शकता. ते भ ह
तेवढंच बघायचं आता बघून ढकलायचं पुढं कं- काय होते बघून. बघायचं कसं काय काय होतंय तुमचं कसं काय झालंय.
हाय निवांत काय आता कॉलेज आहेत सुट्ट्या आहेत. आता थोडं दिवस पेपर आहीत. येतिला तर ज आपला म्हणजे हे- अजून कॉलेज का चालू झालं नाही का? स्वतः कॉलेज चालवून तर म्हणजे जरा थोडं हे करत्यात नाही सर, प्रॅक्टिकल दे असं दे हाव त्याव.
हा चालते करायचं आता सगळं, सं का आता घेतली म्हटलं सगळं करायला तर पाहिजेच.
हं
हम्म
नाय उगा नुस्तं शिकून बी काय उपयोग नाही म्हणजे काळलं तर पाहिले काय कराय काय नाही.
हा हा हा
हम्म
चालतेय बघा काय काय होते.
हा हा चालते चालते.
हा चालते ठेवू का?
हा हा
हां